हम्म
हा बोल की शीव्या काय बोलते
हो
हॅलो
जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापित तन चानक अं कोणाची बी अधिकृत नियुक्ती करण्यात आली
कोणाची आणि
हितेश अनीशचंद्र दोशी. ही- ही यच आय
हितेश.
कोणत्या देशात
बावणावी.
फ्रान्स.
हं उपसा. कोणत्या? राज्यात सुरू केली?
महाराष्ट्र.
जागतिक-जागतिक सिकलसेल दिन कधी साजरा केला जातो?
एकोणीस.
काय एकोणीस?
जुनच की.
हं.
आ
काय करायलेस?
मी काय नाही.
किती कॉल केले असतील,
सोनीला?
झालेत ते पंचवीस सव्वीस सव्वीस सत्तावीस सत्तावीसावा असेल.
म आज आज नुसता आता मगाशी
मागच्यानं जरी
आज आज
तुला किती केलतं? तुला किती केेलता?
कोन?
सोनीला आ काय?
काय म्हनलीस तू?
हॅलो, तुला किती केलतं मी कॉल? अगोदर
काय माहित?
केलतं त्यांना? एकच केलता वाटतं का दोन?
कशावरुन?
एकच केलता वाट
सगळ्या नाही केलतीस का सगळं.
अगं जास्त हातात एक केलतं का दोन केलतं कॉल, म्हणजे मगाशी मी होते व्हय?
किती?
दोन केलता त एकं केलता, मग त्यानंतर तू गेलीस ना गावात? तू एक केलीस मी एक केलता तुला.
नाही मा माझा इकडन कट झाला परत तू केलीस की एक.
तुला कर म्हंटलं, तुझ्याकडन लागलेला वाटतं का लागला नाही असं कायतरी झालत. मग वहिनींचा, आत्ता हा दुसरा कॉल आहे.
आ,
होय,
हॅलो तुझा आवाज येईना बघ.
आता,
यायलाय. हा बोल की यायलाय.
होय वहिनीचा दुसरं कॉल आहे.
हम्म,
वहिनींच झालं की नाही टास्क.
नाही आता आलाय दादा त्यांनी, मोबाईल नव्हता आज त्यांच्याकडे. ते काय करतच नाही ते एक नाही तर दोनच फोन करतात.
तू करायच,
माझच अजून पूर्ण झाल नहित, आणि तेंच आणि कुठ करतीस.
तुज्यासंगड ग,
तसं कसं डबल क, तस कस डब्बल करणार नंबर हाय च, न फोन करायला पण, त्यानी दादा नव्हता काल करायलतीत की तेनी, आज नाही केलीत,
नाय नव्ह मग ठीक आहे. ते, हम,
काय,
काय म्हणालती,
छए मम मम्मीला का ग टास्क आला नाही,
एक पण आला नाही?
एक पण म्हणजे, हॅलो एक पण एक, आलाय की वीस कॉलचा आलता, पण त्याच्यावर परत कॉलच लागणात,
आणि मम्मी ला मग कीती झालयत,
मम्मीला एक रुपया पण आल्याला नय पाप तिन बॅलन्स, मारला त्यासाठी, फक्त कार्यासाठी बॅलन्स मारल्या बग वर्षी मम्मी न, आणि मम्मीलाच अल,
त्या मुल्या,
ते, हॅलो, हॅलो, हॅलो,